आ.
मा अप
बोला ना?
ट्रॅक्टर हांगत होती न तु?
हा ट्रॅक्टरच घ्यायचं ना. तेथील घ्यायची.
हा.
दुसरा व्यवसाय असल आणखीन दुसरा व्यवसाय करायचा असल आणखीन काहीतरी.
हम.
दुसरा व्यवसाय करता येतो काही.
अग म दुसर काय द्यायच.
दुसरं काही आपल्याला ज्यातून व्यवसाय करता येईन अस न, काही दुसरं मशीन घेता येतेत परत स्टॉल टाक. य कशाचा काही असेल ना हॉटेल बिटेलच काही दहा जणांनी काही टाकायचं
दहा जणींनी नि व्यवसाय करायचा ते आऊज जर बँके वाटत त्याच काहीतरी मी आलेले होते बॅकेत तेथे या कि न कोेत थांब ना तू ए बई हॅलो
मम्मी कडे ते दे
ह बोल हॅलो
हा
अगं ते अवजर बँक आहे बरं का?
हा
हा तर त्या अवजार बँकेतून आपल्याला समजा ते आठ लाख रुपये कर्ज देतात ते
हा
हा त्या अवजार बँक त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांनी तुम्ही एक ट्रॅक्टर घ्यायचं
हा
आता ते आपण गटातून दहाजणी म्हणून ते आपल्या दहा गटातूनच येतं ते आठ आठ लाख रुपये पण मग ते एक जणीच्याच याच्यात राहते ते खात्यावरती एक जणीच घेऊ शकते समजा त्याला
हम्
तर ते ते घ्यायचंय ते आणि मग ते ट्रॅक्टर घेतलं का ते अवजार त्याच्यावरती एखादं आपल्याला मोगडा नाही तर काहीतरी देतील ते एक त्याच्यामध्ये त्या प्रमध्ये आपल्याला
हम्
ते ट्रॅक्टर वर लाख आठ लाखच ट्रॅक्टर एक मोगडा मग आपण समजा ते त्या डीझेल हे टाकून आपण आपण चालू शकतो ते टॅक्टरला कोणाण समाजा ड्रायव्हचे ठेवू शकतो त्याच्यावर
तर ते चालवायचंय आपण बर का?
हा
आणि मग पुुढं चालून ते ट्रॅक्टर या समजा आपल्या नावावरच होऊ शकत एक जणीच्या कोणा नाववर होऊ शकत ते पण जे फायदा होईल तो गटाला होतो मग असं ते पण ट्रॅक्टर एक जणीच्याच नावावर राहतं ते
हा मग महिन्यात भराय का पैसे ह
वर्षाच आहे ते, पाच हजार रुपये ते वर्षाला भरायचेत ते
करू ना आपण दहा जणी मग आपण दहा जणी करून मग
ते सराला विचारून घेऊ आपण कसं येते त्यांना म्हणा सर मग आम्ही समजा दहा जणी मिळून ट्रॅक्टर समज घेत समज तर ते ट्रॅक्टरच काही होऊ शकतं का म्हणून
हा लागत
बँकेतर्फे कर्ज आपल्याला ते आठ लाख रुपये
ह हा
हम् मग त्याच मुद्दल, व्याज काही भरावच लागत असल ना त्याची मग वर्षाला.
हा म
म पाच हजार रुपये वर्षाला भरायचे म्हणे तेे, त्याच व्याज. ते तीन वर्षात फेड ये त्याची.
हा म, ते कोण देणार आहे माहिती आपल्याला त्याची?
ते अ स सुनील सर किंवा शिंदे सरला विचा नाही आपल्याला, ते शिंदे सर येेल नवीन आता, आता पर ते ते सरांची बदली नाही आली का, आपलं ते होता पहिले इथं?
परमेश्वर सर
आं
परमेश्वर सर?
हा परमेश्वर सरांची बदली झाली, त्याच जागीवर शिंदे सर आले ना आता.
नवीन
करुणा ताई सांगल ना माहिती आपल्याला,
हा ते सुनील सरच सांगन माहिती आपल्याला.
हा हा
हम्म
काय ग, इकडे येतीन का आपल्याला फोनवर बोलावं लागन? इकड येतीन, का फोनवर बोलावं लागल?
आपण गीताला विचारून घेउद्या, मग नंतर फोनवर सांगतील ना मंग ते आपल्याला.
हा हा
कारण की, जिल्ह्याला पैसे येउन पडेले त्याचे.
बुका
आ
होव का?
मंग ते सांगतील, म आपल्याला आपण जर घेणारे का काय त ते म्हणे नाव सांगा म्हणे, पण आता मी डायरेक्ट कस काय सांगू शकत ति
नाय नाय, दहा बायांना पहिले मीटिंग घेऊ, मग विचारपूस करू
हा, ते न मग उद्यापर्यंत मला सांगा म्हणे म तुम्ही.
हा
हम्म तेच म आपण बोलू नंतर, ते म्हणे तुमचे आता आपल्या गावात येणारे ते तर आपली तारखेला मिटिंग राहते ना, ग्राम संघाची त येणार आहेत ती सर बी इथं आता, ते म्हणे तुमची रेकॉर्ड तयार ठेवा म्हणी.
बरबर, चाललं
हम्म, आपण तेवढं रेकॉर्ड भरून घेऊ आता आपलं. कसय मग आपला रेकॉर्ड क्लिअर असलं तर, आपल्याला पुढं फायदा आहे त्याचा.
ते म्हणत्या, तुमचा रेकॉर्ड जर क्लिअर नसलं तर तुमच गटात, गटाच नाव कट होऊन जाईल म, असं आहे त्यांच म्हणन.
होव
कसं, आपल्याला गटाला फायदा आहे त काहीतरी आहे का नयी.
हाव
हम्म, चालल ठेउ का म?
ह हा हा